बोल की, काय नाय बसलोय बघ.
हा हा, माझं पण काहीतरी स्वयंपाक वैगैरे तेन चालू आहे बघ.
उपवास?
उपवास केलाय की आता वरी ते मारायचं. हम, तुझ उपवास पण असेल कि?
हो आहे बघ आता जरा भजन वगैरे झालेत घरात.
हा हा, घरात भजन असते?
होय. हरिपाठ असतोय मग ते हरिपाठ वगैरे झाला. मग आता जरा फ्री झाली म्हटलं कॉल करूया. हम्म. आणि काय मग काय म्हणतीस?
काय नाही बघ, चालू आहे दररोजचं काम. म अभ्यास आता प्रोजेक्टची लिस्ट आणि मागितल्या कॉलेजवाल्या आज. एकदमच मेसेज केल्यात बघ मंडेला प्रोजेक्ट लिस्ट द्या म्हणून कुठनं घेऊ प्रोजेक्ट लक्ष अजून माहित पण नाही कुठ
हा हा अवघड आहे.
खरंच की बाई. कॉलेजवाली असं करत्यात एकदमच. होय बाई.
हम्मम.
मग, आणि काय चालू आहे तुझं?
काय नाही बसल्या बघ मी पण तेच फोन करत बसायचं सगळ्यांना माझ्याकडून तुझा कॉल लागतच नाहीये, आगं काय कळतच नाही आहे.
होय अगं, माझी फ्रेंड पण करायल्या तिला पण लागना झालाय. काय माहित काय प्रॉब्लेम झालाय.
लागतच नाहीये, कुठ बघायचं? अजून एकदा करून बघते दुसऱ्या फ्रेंडला लागाय लागलाय कॉल. बड तुला लागत ना? काय करायचं?
तुला माझ्या अजून एक दोन फ्रेंड्स आहेत त्यांचा नंबर देते की.
चालेल दे दे आठवणीन दे.
होय. मग तू काय कॉलेजला गेलतीस का नाही?
ए नाही सुट्टी. आज सुट्टी, उद्या सुट्टी, सोमवारी सुट्टी आज तीन दिवस सलग अगं वेंडोर नाही का? मग सुट्टीच घ्यायला पाहिजे की आता मम्मी येणार नाही का? इकडं तिकडं मी आता उद्या जाणार मम्मीकडून तिकडं.
हा हा हम्म. सोमवारी हा हा.
मग तेच आता. मंगळवार पासून कंटिन्यू करायचं.
हम्म.
हम्म. आणि काय तुझं काय काय?
काय बाई, काय की कॉलेजवाली ते डोकं खातत.
ह, ते तर काय सगळ्यानाच आहे? डोकं खायात ते प्रत्येकाचंच आहे.
उद्या जायचंय बघ जरा बाहेर आता फिरायला.
होय! कुठ जाणाऱय?
सावत कडाला जायचं म्हणाल्यात.
हम्, म्हणजे गाडी काढलाय काय?
होय, गाडी केलेय.
हा हा हा, म्हणजे कॉलेज -कॉलेज चा ग्रुप.
हा म्हणजे, मैत्रिणी पण आहेत आणि माझ्या अनेक फ्रेंडच्या घरापसून त मम्मी ते तिच्या आहेत ग, मग सगळ्या असं मैत्रिणी तयार झाल्याने
अच्छा!
मग गाडीला तेवढं हे ना म्हणजे, गाडीला तेवढं पुरणात ना भाडं जास्त बसाय लागलं.
हा....
मग तिची मम्मी त्यांनी पण तयार झाल्यात.
अच्छा! जाऊ न या फिरून या निवांत.
मुलींच काय बाई प्लॅन ठरते व्हय, एक नाय माहीत. सगळी व्हय व्हय म्हणतात आधी आणि ठरवायच्या वेळेला सगळी कॅन्सल होत्या.
कॅन्सल होत्या, प्रत्येका असतेय पहिला प्लॅन करायचा आणि नंतर लगेच क य कॅन्सल करायच.
हम्म, अग मी तरी काला असल चिडलो माहितय, आधी सगळे म्हटलात काय जाऊया, जाऊया, जाऊया, म्हणून आणि आता सगळे आम ह्याच्या आधीच्या फ्रेंड्स सगळ्यात सांगलीत आल्यात, मग सगळ्यांना म्हण आलाय सगळे जाऊया म्हणून, तर प्रत्येक जण आपल -आपल प्रॉब्लेम सांगलायत. नाही मला हकडं जायचं, नाही माझं आज हे हाय, नाही माझं ते हाय. मग मी सरळ कॉलच कट केला, काय तर करा बेत ठरलं तर मला फोन लावा म्हटलं नाही
नाहीतर राव दे, होय काय तर नको वाटतय मग ते.
हम्म, तेच.
हम्म हम्म, मग आणि काय? म आता उद्या कोण कोण होणार आहे भाऊ तू जाणार
नाही तो नाही मुली -मुली आहे, तो कुठलं?
नाही फॅमिली पण आहे ना घरा- घरचे.
आमची फॅमिली नाही, ती माझ्या अनेक फ्रेंडची, हा. तिची फॅमिली म्हणजे तिची पण असं काही कोण बॉईज नाही आहेत ग.
अच्छा!
बायकाच येत.
हम्म गर्ल्स सगतोय ते बर.
हा.
हम्म, बॉईज वगैरे म्हणजे बॉईज वगैरे फ्रेंड्स आहेत ना तुमचे?
आहेत पण आता कोण ग कोण बॉईज
हो आताच लई अवघड झाले.
हा कुठलं काही ती पण येतात व्हय, लय सगळ्यांना कन्व्हिन्स कराव बसायला लागते बाई.
चला चला चला करून कुठं काय आपल्यालाच गरज.
तेच की आणि त्यांचं काय ग गाड्या काढतात आणि जात्यात ते.
जात्यात वय. राहू दे म्हणाय सोडून द्याच अबडस.
होय तेच कि राहू दे म्हंटल सोडून द्या म्हंटलं. नाही
आता उद्या जाऊ आ मी मस्त पैकी बघित किती छान किती जण ठरवला.
आ काय?
दोन जनी हाय म्हटलं मैत्रिणी तयार.
तरी आ आता दहा बारा जण आहे की.
मग चालत की ग.
तरी पण उद्या गाडीत जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत प्लॅन म्हणजे ठरला असं म्हणता येत नाही. रात्रीत कुणाच--टिन टिन होय ती माझी मैत्री म्हणाली ती बा एक छोटी बस ठरवते म्हणून मिनी बस ते त्यांचं त्यानीच ठरवलंत सगळं. फक्त जायचं तेवढं आम्ही काम करणार आहे पाचशे रुपये म्हटलेत.
हा.
तिथपर्यंत जायला.
अच्छा आणि बाकीच आपला खर्च.
हम्म तेच कि आता खायचं प्याजच आहे त्यान आपल्याकडेच कि सगळं.
होय मग ते एवढं काय होत म्हणजे हजार पंधराशे जातात खर्च लईत लई. त्यामुळे काय वाटत नाही ग. आणि ते लई पण वाटत नाहीत.
होय.
हम्म. आणि काय मग
काय नाही पण.
निवांत.
होय.
हि
तुम्ही कुठे जाणार आहे का नाही
आम्ही कुठेच जाणार नाही आता सध्या कॉलेज चालू म्हणून रोज एक आता सोमवारपर्यंत ते भेटून यायचंय तर मला वेळच नाही भेटायला जायला शिक्षकांना आता माझं कसं काल पण नाही गेले काल लास्ट म्हणजे सांगितलं होत या भेटाला म्हणून पण आ लेक्चर नाही काय नाही आणि उगचते साग अ म्हणजे विचारायला जाण्यासाठी जायचं म्हणजे लय आवडते ग ह आणि तिथं गेल गेलं तर शिक्षक नसत दहाव्या खूप म्हणजे खूप हे होते धावपळ होते त्या आणि मग तिथनं तेवढ्या जाण्यासाठी नुसत शंभर रुपये घायला लागत्यात त्या एदा तीस जादा तीस झाली साडे तर आणि तिथून आणि पीस नव्वद होत्या देतच मग कसं ते खर्चाकडे बघून मण खर्चा काय हते सोड खर खोगच धवपळ प्ले होत्या ग. गेलं तरी के एम टी एक भेटत नाहीत. लवकर घरी यायला. के एम टी लवकर भेटली. तर, इकडं बसेस लवकर भेटत नाहीत. पै हा पैसे घालायला पण काय नाही. पैसे घालण्यासारखं पण हा घालूया. पण घरी यायला आग लई लेट हो तय. जरी सकाळी दहाला जरी बाहेर पडलं, तरी घरही यायला सात आठ वाजतात मग.
होय दिवस जातोयच पूर्ण.
आलाय म्हणून सांग. होय.
मग तेच काय काय तर बघू.
होय. आता बघायचं आमचं पण तेच बाई आता मी काही सोमवार जाणार नाही. मंगळवारी जाणार आहे. मंगळवारी जाऊन विचारणार. आणि त्यात एक शिक्षक अवेलेबल नसत्यात अगं, आपल्या टायमिंगला आणि त्या टायमिंग ला आपण उपलब्ध नसतोय. आता परवाशेच आमचे लेक्चर कॅन्सल केल्या. अगं आम्हाला बोलवल्या आणि लेक्चर कॅन्सल केल्या अगं शहाणे. असला राग यालता बास झालेल
अगं होय. लय राग येते बाई, आणि जर तस आम्ही केलो आम्ही जर अप सेंट राहिलो तर किती बोलतात बघ की, हम्म.
नको वाटतंय ते शहाने. आणि ह्याचं बोलणं खाऊन घ्यायच आम्ही. आणि यांना मात्र उलटं बोलायचं नाही. परवा तर एकाच लेक्चर ला जाऊन आलोय आम्ही. होय अगंत. धावपळ करत जावा आणि आज लवकर बाहेर पडायला लागतय ग घरातून. असं पण नाही. की बाबा दहाला बाहेर पडलं ठीक आहे. अ ब साडेआठ, सव्वाआठ ला बाहेर पडायला लागतय घरातून. पास नाही काढला. ते आता कार्डच करावं लागणार आहे नाही का.
आपल्याला पास मिळणारच नाही कार्डच मिळणार आहे.
होय. म्हणायला लागल्यात बाई कार्डच भेटणार आहे. म्हणून बघायचं आता काय.
ते कायतरच नवीन काढल्यात बाई.
व फक्त एक ऑगस्ट पासून कंपल्शन आहे. मी पण देणार आहे इथं काढायला सोड. बावीस
कीदया काढला पास मग
म्हणजे अ पास काढल्यावर होय.
नाही. मग काढला. पैसे किती आहे?
अडीचशे रुपये काढायला आहेत पास काय तर तो. ते आणि आहेच की. त्याने त्याला आणि अडीचशे घाला.
नाही मग ते, आणि मग ते आणि वरण आणि मग आपलं ते पासच जे असेल ते असणारच काय तिकीटचं फक्त पैसे द्यायचं.
हम ते काय माहित ग. मी तेवढं काय अजून चौकशी नाही केली. मला परत ते एवढंच माहिती आहे की. पास कंप्लशन आहे फक्त हाफ तिकीट बसणार म्हणून, असं काहीतरी मला माहिती आहे. बाकीच काय माहीत नाही. अजून मी काय म्हणजे अजून मी ते कार्ड काढायला जायचं म्हणायला लागलोय. सहा दिवस झाल अजून गेलोच नाही. न्याय सांग. नुसता असं आळस आळसच
बघ की, पई खरंच की, बाई आळस हे कुठलं आले काय माहितीय.
होय. काय तर अगं. मला लई हे होतंय, कंटाळाच याय लागलाय. ते नकोच व्हायलांगलेय. काय कॉलेज पण नको आणि काहीच नको.
खरंच की बाई नुसत्या झोपा काढायला पाहिजे झालंय.
झोप पण नको ग, असं काही फिरायला चालतेय बघ फिरायला कुठं पण न्या चालेलं खंर असं
बई फिरायला मी असं म्हणून म्हणूनच माझ आता बस झालं बंद केलं मी फिरायचा विषयच बंद के लो कारणं का काय ठरत नाही बासं
होय चालेल चालेल आवर तू पण मी पण आवरते. थोड्यात कॉल करते तुला लागला तर ठीक हां.
चालतयं!
ठेवू, काय?
हां ठेव.